हा माझी व्हॉइस येते तिला?
अ माझी व्हॉइस क्लिअरये?
हो हो तुझी व्हॉइस क्लिअर हाय. अग मी ना आ आता सलून ला जाणार होते तर हे हेअर स्पा करायचा होता मला हेअर स्पा हेअर स्पा करायचं होतं मला
च होत का?
हा म्हणजे तू बघितलेस ना टुटोरियल ते तर हेअर डॅमेज वगैरे होत नाहीत ना. हॅलो
ठीक आहे मी सांगते अरे ते मी हेअर स्पाच आहे ना मी ऑनलाइन बघितलं होतं सर्च मारून कसं करायचं. मग ते हेअर स्पासाठी आहे ना फस्टली तर तुझ्याकडे सगळं इन गं अ मतलब जे क्रीम वगैरे सगळे आहेत काय?
माझ्याकड नाईये मी माझ्या फ्रेंडच्या सलून मध्ये जाणार हायं तर तिथं
अच्छा मग तुला घरी करायचं हायं काय?
हा घरी तू जर सांगितलीस तर माझ्याकडे जे जे अवेलेबल आहे ते सांगते तुला
ठीकए बघ आता घर करायला ना फर्स्टली ना फर्स्ट तुला करला
होय
व्हय हेअर वॉश करून नंतर काय करायचं आता हेअर वॉश केलीस बरोबर
हम्म
हेअर वॉश करून नंतर स्पाची क्रीम येते आता स्पाची क्रीममधी पण हायं ना लई वेगवेगळ्या अ-ब कंपनीज हायत लाईक लॅकमेची हायं सगळं हायं बट मी जे यूज खरं तेला ते परु प्रॉफ फॅशनल स्पा क्रीम हायं
अच्छा कोणती
प्रोफेशनल स्पाक्रीम
अच्छा त्याचं नावच प्रोफेशनल स्पा
होय त्याचं नावच प्रोफेस सेल्स स्पा क्रीम हायं
हा अच्छा ठीक आहे मग
हां म ते स्पा क्रीम घ्यायची आणि आता स्पामध्ये हायं ना सिरम टाकायचं
हा सिरम आहे माझ्याकडं ह
सीरम हायं ना हेेअर सीरम
आहे आहे विटॅमिन सी चं हायं
हा कुठलं पण चालतय आता ते सिरम टाक समथिंग तीन या चार स्टिप्स टाक त्याच्यामधी
हा
आणि नंतर त्याच्यामधी व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल पण टाक
हा
ते पण अ समथिंग अ तीन तुझी लेंथ किती आहे सांग मला
मध्ये कमरेपर्यंत हायं ते तेच
हां मग चार टाक
अच्छा अच्छा
हां तिला फुल मिक्स कर टोटल ते एकदम घाडं वाल पाहिजे, टोटल पूर्ण मिक्स कर. मिक्स करून काय कर जरा हेर असल्यान जरा ड्राय होऊ दे डायरेक्ट वॉश करून लावू नकोस
अच्छा ठीक ड्राय करू थोडे केसं.
हां त्याला जरा ड्राय होऊ दे ड्राय होऊन नंतर हायं ना ते स्पार्क क्रीम काय करायचं स्काल्पला लावू नकोस
मग?
लावू नकोस ते अ एक सेंटीमीटर तेवढं सोडून ते अ केसांला लाव
अच्छा ठीक हे
हा आणि पहिलं अस, ट्या अ सेशन तिनं घे चार सेशन कर, न चार मधी पण एक सेशन मधी अस ए छोटे छोटे सेशन्स घेऊन लाव. ठीक हे हा लाव नं तर हाय ना ते फिंगर्सनच पूर्ण मर्ज करायच ते क्रीमला
अच्छा फिंगर्स ना म्हणजे अ त्याच्यात जिरवायच ते
होय मर्ज करायचं तो टली नंतर ते करून काय तर तुझ्याकडं ते स्टीमर आहे काय?
माझं तर नही आहे पण आपण हेअर ड्रायर न त्याला ड्राय करू शकतोय का ओ टॉवेल बांधू शकतोय
हा बघ आता तुझकड जर शीमर असलं तर स्टीमर स्टीम दे, बट तूल ते क्रीम लावून हाय ना त्याला हाय ना अर्धा तास ठेव
अच्छा ठीक आहे
हां अर्ध तास ठेवून नंतर स्टीमर असलं की असं स्टीम कर अदरवाइज स्टीमर नसलं, तर काय कर तुझकड हे ड्रायर असलं तर त्याचमध्ये गरम वाफ येते ना
हा
ते दे गरम वाफ अगर हेअर ड्रायर पण नसलं तर काय कर एक पा त्या मध्ये गरम पाणी ठेव
हा
आ तुझं नॉर्मल ठेव काय जास्त गरम नाही
हा ठीक आहे नॉर्मल पाणी घेते
करू ल ठीक आहे आणि ते पण तू पंधरा मिनिट ठेव ते टॉवेलला ते हा पंधरा मिनिट ठेवून काय कर ते मतलब केसांना नंतर ते टॉवेल काढून हाय ना जरा असं मसाज दे
अच्छा
आता दे तू टॉवेल ला अल मतलब टॉवेल केलीस बरोबर गरम केलीस तर ते सुकणार तर तेला काय कर स्प्रे कर ते सुकायला नको आहे केसं
आता केस अ कडक हो नाही व्हायला पाहिजे
हा सुक मतलब ड्राय व्हायला नक हो ते क्रीमला नुस्त स पाणी तीण टाक रोज वॉटर नाही नुसत पाणी न स्प्रे कर आणि मसाज कर
ठीक आहे आणि?
मसाज करून आता कसं चेक करायचं आपल्याला एक केस घे बरोबर एक केस घेऊन तेलाय ना अस अ मतलब स उंगलीमदे असं गोल कर ल राऊंड सर्कल मार आणि तेला न डायरेक्ट सोड आता स स्प्रिंग माहिती आहे तुला स्प्रिंग फ्रिंक असं असते तसं एक केस घे आणि तेला असं अस खेच अगर ते स्प्रिंग सारखं झालं तर ते बरोब झालय तेला ते मिळालय ते विटामिन ई कॅप्सूल तेन टाकले ते बरोबर झाले अग ते खेचताना तुटलं
हा
व तर ते क्रीम या तर तू क्रीम कम प्लस या तर तेला आ आजून लाव आणि विटॅमिन कॅपसूल तेन लाव अजून स्टीम दे
अच्छा पण जर किमान तर ऑप्शन काय आहे त्याला ऑप्शन ह
हा
स्टिमर नसेल तर त्याला ऑप्शन काय घिऊ शकते मी ऑ प्शन सांग ना मला
ऑप्शन्स म्हणजे बघ तुला एक हेअ ड्रायार नाही तो टॉवेल तर सगळ्याकडच असते ते टॉवेल न कर कसं मी सांगितलं होतं बरोबर हा आता तू चेक केलीस मसाज केलीस नंतर व हेअर वॉश कर पाणी ते पण गार पाणी ना गरम पाणी न नई गार पाणीन हेअरवॉश कर आणि अ बघ शॅम्पू अगर तू फंक्शनला आ स होय लगेच हेअरवॉश करायचा
ठीकय
हेअर वॉश करून काय कर जरा ड्राय कर तेला बरोबर
जराज ड्राई कर आणि ड्राय करू ना होय ड्राय् करुन नंतर आहे ना डायरेक्ट स्टेटनर आहे ना तुझकड
हा स्ट्रेटनर आहे
हा स्ट्रेटनिंग कर बस स्ट्रेट स्ट्रेटनिंग करताना पहिला सिरम आहे काय सिरम
हा हा
पहिला हेअर सिरम लाव थोडे वल्ल ठेव केस आणि हे सिरम लाऊन स्ट्रेनिंग शेशन छोटे छोटे शेशन
हा
काल
सिरम लावून परत त्याच्य स्ट्रेटनर फिरवु
होय सिरम लाव पयला सगळ्या केसाला आणि नंतर चार सेशन कर आणि चारीमधी कस स्टार्टिंग म तू केलतेस ना छोटे छोटे सेशन घेऊन सांगितलं मी तस छो छोटे सेशन घेऊन तेला स्ट्रेटनिंग कर आणि स्ट्रेटनिंग नंतर पण सीरम लाव बरोबर आता त्याची बेनिफिटस काय आहे? हो मग आता स्पाची बेनिफिटस काय आहे आता तुला स्पाची बेनिफिट पाहिजेलय
हो मग सांगच ना त्यासाठीच तर करते जर ते तू ऑल टाइम माजी केस स्टेट पाहिजेत ना
होय ते बघ अ स्पा जे हाय ना ते स्ट्रेटिंग नईये, हा ते जाण केस स्ट्रेट होणार ब ते स्ट्रेटनिंग नई आय बट स्पा मध्ये काय असते आता तुला आपल्याला कसं विटॅमिन्स, प्रोटीन्स तेन शरीरात पाहिजे असते तस केसांला पण पायजे असतय, हा ना!
हा
त म्हणून ते स्पा कस आपल्या वि्हटॅमिन्स प्रोटीन ते पाहिजे तेच स्पा तस केसाल मीळतय.
आता समज मी ते सगळं केलं विटॅमिन सी लावलं तर ते विटॅमिन ई कॅप्सुल मी अशीच केसाला लावली तर चालणार नाही
हो बट काय तेवढं किती कॅप्सूल लावणार आहेस तू केसाला
हा ते पण
हा म्हणून उह
आ अस पाहिजे तुला लावायला तर तू लाऊ पण शकतेस हम्म
म्हणजे मी अ तर मला कुठ एमर्जन्सी मध्ये पाहि एमर्जन्सी पाहिजेल असेल तर मी लावू शकते ना
बर ते आहे ना ऑइल आहे ग विटॅमिन ई कॅप्सुल मध्ये आहे ना ऑईल असते
आच्छा!
कळालं म्हणून ते आहे ना चिक चिकट वाटना तू फंक्शनला जर गेलीस
हा
तर ते तू ये व्हिटॅमिन ई कॅप्स्यूल लावलीस तर ते चिकट होणार केस
म्हणजे ड्राय दिसणार नायी
ड्राय नाही दिसणार अस सिल्की तेन नाही दिसणार असं वाटणार की तू ऑइल लावल्यास
अच्छा मग नाही मग ते स्किपच करते मी ऑप्शन तू तू जे सांगितलेस ना तेच करते
तसच कर
ठीकये चल थँक यू मला इनफॉर नाई नाई एवढंच मला पाहिजे होत थँक्यू दी सांगितले मला
ओके ओके वेलकम ठिवु
हा